हा येतोय आवाज? हा.
कालसलंल
ते मोबाईल ला प्रॉब्लेम आला होता, कॉलेज दिसत न्हवता.
अरे देवा.
त्याच्यामुळे ते कळतच नव्हतं नेमकं.
बरोबर.
बोला ना, बोला ना?
कुठे
मग बरं आहे ना, मी पण कॉलल शोधत होते तुमचं नाव काय?
इथे ना. ते ना बाकीची माहिती सांगितली जात नाही बर का-
नाही ना हा बोला ना हा फ्रेंड-
गोष्ट का
हो ना अ मी
चालेल, चालेल तुमच्याक पहिलाच कॉल का तुमचा?
माझ हा पहिलाच कॉल आहे, त्याच्यामुळे मला पण जास्त काही माहत नाही ना मी पण- बघते.
म्हणून मग म्हणून मी कॉल केला- कि कसं सांगायचं असं.
हो ना म त्या ताईंनी मेसेज टाकलाय. हो तुमच्याकडे पाऊस आहे का?
हम्म आताच पडून गेला पाऊस चार पाच दिवसापासून पाऊसच नव्हता तुमच्याकडे?
नाही, नाही इकडे पण नाहीये म्हणजे वातावरण झालेलं आहे- पण पाऊस नाही, फक्त पावसाचं वातावरण आहे इकडे.
सगळीकडे सारखंच आहे बाबा.
स इकडे सारखंच आहे.
काय पावसाने आज या वड दडी मारली का काय?
ह ना नाही हे की नाही अधिक मास आहे. ना अधिक मासमुळे ते कस पावसाच थोडस लेटच होतो. अधिकमासाचा
हा पण तरी, पण मागच्या वर्षी मे मध्ये सुरू झाला होता.
पादी म
कंटिन्यू हा कंटिन्यू पाऊस होता. आणि तो बरोबर दिवाळीपर्यंत पाऊस पडला. हळूहळू हा वाटतच नव्हतं कि कोणता ऋतू चालू आहे अस?
तेच ना.
ऋतुमानच नाही आता खरंच. किती कधी कधी काय?
तू पण नाही राहिले व्यवस्थित कधी पाऊस कधी थंडी काही वातावरण चेंज होऊन जातं सगळं.
हा, त्याच्यामुळे ते मग शरीरावर परिणाम होतात मग.
मग या वातावरणाचा इफेक्ट होतो ना.
मग हे ऊन जात सगळं का घटक्यात ऊन घटक्यात पाऊस. ते सहन नाही होत ना.
नाही ना, वातावरणाचा इफेक्ट होतो ना. माझा आवाज डबल येतय का, ओ तुम्हाला?
नाही नाही, तुम्हाला येतोय का? नाही नाही नाही.
ते मला असं वाटलं की, माझा डबल आवाज येतोय असं.
नाही नाही नाही, व्यवस्थित आवाज येतोय क्लिअर ए एकदम.
हा.
तुम्ही काय करता म घरी?
अ म माझं शिवण काम वगैरे चालू असतं.
अरे! ब्लाऊज वगैर शिवता का?
हो, ब्लाऊज वगैरे शिवते.
काय सांग?
साड्या पिको फॉल वगैरे, रिकाम वेळ ठेवायचा नाही, चालू द्यायचं काही
हा, मग सणासुदीच भरपूर गर्दी राहत असेल?
आता कसं वड सावित्री आली ना.
हा हा, सण आला म्हणजे बाया साड्या घेतीलच, आणि ते करतीलचं ते करतीलचं सण साजरा.
सण आला का साड्यांची पिको फॉल ची जास्त गर्दी असते ब्लाऊज ब- ब्लाउज पेक्षा
कोणाचं काही हो, पण साड्या घेतीलच बाया त्या दिवशी.
हा, मग घरात किती पण असलं तरी तर साड्या घेण्याची हौस काही संपत नाही लेडीज ची.
आणि असं म्हणजे जास्त करून लेडीज आता ड्रेस वापरतात बरं का पण मग साड्या-साड्या पण तेवढ्याच असतात.
लेडीज ड्रेस जरी वापरत असली, तरी सणावाराला साडी ही फिक्स असते.
हा असं त्यांच ये मनच भरत नाही.
किती पण असलं तरी साडी घेण्याची इच्छा नवीन येत असतात.
तेच ना, आणि जे जाहिरात करणार आहेत ना ते अशा अट्रॅक्टिव्हने जाहिरात करतात.
ते घेण्याची इच्छा आपोआप होत आहे.
फसायलाच पाहिजे.
तेच ना, घेण्याची इच्छा आपोआप होते.
त्याला गरी लावली म्हणजे, तो बरोबर पकडला जातो तो तस आहे. बायांचं इतके भारी भारी जाहिरात दाखवत तात ते आणि घडी घडी तीच जाहिरात मग माणसाच कस
आपोआप घेण्याची इच्छा होतेय, माझ्याकडे पाहिजे साडी नाही का? असं वाटतं मग.
ही माझ्याकडे पाहिजेच, ही मग मग तिच्याकडे कस काय मग माझ्याकडे पाहिजे अस
ना ना एखादा नवीन कलर बघितला, तरी इच्छा होते घ घेण्याची.
हो. चांगल्या ठिकाणी नाही जाणार, बाया पण साड्या घ्यायला पहिले जातील.
काय?
आता जर म्हटलं ना? कुठेतरी आहे, सत्संग तिथे चला ना. त्यांना एवढे काम असतात. काय मुलांचे ते आणि कुठे सांगितलं ना, अहो फ्री त्या साड्या त पन्नास एका हेची
कमी-कमी-कमी जरी. रेट असला तरी ती. ोचूनात
जातील मग तेच ना मग. आणि मग लगेच ते तयार होतील अरे काय काम असो. त्या पहिले सुट्टतातच. म्हणजे किती कमाल हाय खरं.
म मग घेतात.
चांगल्या विचारांसाठी पण राहायला पाहिजे. व तेवढं सतर्क आपल्या मुलांसाठी. ते आपल्या
नाहीच कसं हे दे देवाच सत्संग वगैरे जरी म्हटलं ना. त्यातन खूप. छान शिकायला मिळतं त्याच्यात. पण लहान मुलांवर पण चांगले संस्कार होते त्याच्यातन.
मग आपण जर करत असू ना. तर मुलं पण बघतात ना आपल्याकडे. आपले मुलं आपल्याला बघूनच पुढे जातात. ते न इकडे माजा आहे. काय करते.
तेच बघतात ना. मुलं तेच बघतात ना मुला. संस्कार घरात नच मिळतात ना ओ. शेवटी मुलांना.
असं म्हणून मग ते. प्रत्येक लेडीजने ते करा तुम्ही फॅशन पण मग एवढं. आपण नका त्याच्यामध्ये वाहून जाऊ. की बाकीच्या गोष्टी राहूनच जातील बा असं.
हो ना.
जे देण आहे ना. ते राहूनच जातं मुलांना मग त्यांचे त्यांच्या किती. पार्ट्या आणि त्यांच्या-त्यांचेच कपडे त्यांच्या-त्यांचेच शोनी फॅशन रीलस अरेरेरेरेरे. म्हणजे बाई त्याच्यात ताळघूर पडून गेलेली डायरेक्ट जायस.
ते तर आहेच.
म्हणजे पहिले अजिबात लक्ष द्यायचे आता एवढी लक्ष देते की. सगळं घराच विसरून जाते.
पहिले तिला बाहेर पडायला मनाई होती.
हा. मग तेच ना पहिले लक्ष नाही द्यायचे स्वतःकडे.
हा.
आता काय त्या किटी पार्ट्या, फिरणं, एन्जॉय. हि मैत्रीिण, ती मैत्रीिण, तिच्याकडे गप्पा, हिच्याकडे गप्पा. म्हणजे जिला कामं आहेत. ती कामं करतेच हं कामं करते बग.
काम पण त्याच पद्धतीने करते ना ओ स्त्री. बरोबर आहे की नाही बाई. माणसाच्या खांद्याला खांदा लावून उभी पण आहे ना तशी.
हा पण मग तिला एक संस्काराची जननी पण म्हटलेलं आहे ना संस्काराची जननी आईच करू शकते ते मुलांना असं बाकीचे काम वडील करतात बघ पणजे संस्थ
घरातन जे संस्कार दिले पाहिजे ते शेवटी आईच देते
कडूनच मिळतात त्यांना असं आता आपण जर सांगितलं तुझे बाबा असेच करर्ताात र्री हा तस म
तेच तेच तेच बघतो हा आमचे बाबा त
असं म्हणजे मुलांच्या मनावर बालमनावर परिणाम होतो बा असं
सगळ आपलं बोलणं लणं वागणं सगळं याच्यावर बारीक लक्ष असतं मुलांचं
हम् खूप कठीण असतं मग ते आपण कसं वागतोय कारण की आता परीक्षा आहे खूप पालकांचीच
पालकांचीच परीक्षा आहे खरं आहे मुलांपेक्षा जास्त पालकांचीच परीक्षा आहे
आता मागच पिढी गेली आता ती आपली पिढी होती ती आत्ता जी पिढीी आलेली आता तर भयंकर
अवघड आहे खूप अवघडे आहे बर
प्रत्येक पावला पावल्यावर परीक्षा आहे त्यांची आता
खरं खरं शाळेत मुलं जातात पण
हम्म जन्म जन्म देणं म्हणजे सोप पनीर आहिलेलं आहे आता जन्मदिनं म्हणजे खूप कठीण झालेलं आहे सांभाळ करण तेोे संस्कार देणं त्याचं पूर्ण पालन पोषण तेवढं त्याला अ वरती नेणं त्याचा विकास करणं खूप
प्रत्येक प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायला लागतं
जरायचा कारण की त्याचा विकास आहे ना समाजामुळे व्हायचा
जास्त हम्म हम्म आता आता तस नाहीय ना
तो म्हणजे एकदम बेकारी झालेली
बेकार म्हणजे मुलगा कोणत्या वर्णाला लागेल याच काही सांगता येत नाही
सेफ्टी नाही राहिलं बाहेरच म्हणून कशामुळे घरूनच ते नाही ना घरूनच चांगल्या गोष्टीनी भेटल्या मुलांना बो असं
तेच नमक
असं त्याच्यामुळेच या गोष्टी येऊन गेल्यानी नाही तरर मग पहिले खूप हे राहायचं निम्ममी गोष्टी समाजावर निम्म गोष्टी कुटुंबावर तेव्हा तो कुठे व्यक्ती घडायचा आणि कुठेतरी तो् खूप छान होता घरात आता का वातावरण आपल्याला वाटतंय सगळ्या गोष्टी भेटल्यावर आपल्याला भौतिक गोष्टींचा व झाला सग्या गोष्ट
बहुतेक गोष्टींचा विकास झाला पण त्याचा परिणाम पण खूप वाईट आहे
वाईट झालेलं आहे हा मग कोणती गोष्ट आली ताई दोन बाजू असतात त्याच्या एक चांगला आणि वाईट हा पण मग आपल्यावर येत कसं काय त्याचा हँडल करायचां मुलांना म्हणून मग मी म्हणते की ए म्रा पालकांची खूप म्हणजे खूप जबाबदारी वाढलेली
ह ना
म्हणजे कसं वागायचं मुलांबरोबर हे त्यांना आता कोणी
ते सगळं अनुकरण घरच्यांपासून करतात बाहेरच घरचं वातावरण तसं पाहिजे. आपण जसं घरातल्यांना जेवढा आधार देऊ, जेवढा आपण घरातल्याना मोठ्यांना आधार देऊ, तेवढ मुलं पण बाहेर देतात. नाहीतर मग काय घरातच एकमेकाचा कोणी आदर केला नाही
तर मग ते अ मग त्या ना त्याच्यामुळेच अराजक आता मासते ना मग कोण काय करतं, कोण काय नाही. म्हणून मग मुलं खूप अ मुलं सेफ्टी राहण्यासाठी, पालकांनी घरूनच त्यांना थोडंसं हे करायला पाहिजे.
हा.
मन असतं ना त्यांचं, बालमनावर लगेच
बालमनावर लगेच परिणाम होतात त्याचे.
सांगा बरं त्यांना.
काहीच उपयोग नाही, मोठं झाल्यावर मुलांना कितीही म्हणलं मुलं हे त्यांचच मनाच करतात. पण जे लहानपणी त्यांच्या मनावर रुजलेलं अस त, त्यातच खरं
ती असते ना बघा ती नरम काठीे तिचे आपण कायपण बनवू शकतो. काड्या बनवू शकतो, टोपल्या बनवू शकतो. तो अममुकडमक भरपूर बनवतो, पण जर तीस काडी जर कट
वाळली तर तिचं काहीच होणार नाही, मोडून जाईल ती.
पण वाकत नाही.
तेच म्हणते ना, सवली काठीच आणि मुलांच सेम आहे. सेम आहे, बरोबर आहे. मातीला जसं आकार देऊ, तसच मात्यात मातीच्या गोळ्याप्रमाणे मुलांच असतं.
हम्म.
जसं आकार देऊ, तसं घडतात मुलं.
ठीक आहे ताई, बोलू मग नंतर हां, गप्पा करू आपण. ओके धन्यवाद.
कॉला
तुमच्या हम्म, चालेल चालेल ठीक आहे.
चालेल चालेल, ओके. रीकाम आहे